हा मग आता मी तुम्हाला हां मी आता सांगेन तुम्हाला नागपंचमीबद्दल.
हा.
हा हा मग त्याच्यानंतर ना आपल्या भरपूर रुढी परंपरा आहेत.
होय.
होय होय. मग त्याच्यानंतर रक्षाबंधन झाली कि, म्हणजे अ मुसलमानचा सण पण अस तो ईद.
होय रमजान -रमजानत ईद आहे काय?
रमजान ईद नाही, मोहम्मद पैगंबरची जयंती असते. ते त्या दिवशी ईद ये मिलाद एवढंच आहे फक्त. ते रमजान ईद, बकरीद ईद वेगवगळ त्यांच्या सुद्धा वेगवेगळे प्रकार म्हणजे असतात. आपले कसे असतात तसे हा मग गणप गणपती आहे. आता आपल्यात सगळ्यात मोठा सण, आपल्यात कसा सगळ्यांचा आवडता सण लहान म्हणजे मुलांना शाळेला सुट्टी असत्या त्या वेळेला. त्याच्यामूळ मुलांचा सुद्धा आवडता अ सण म्हणजे, ग- हे गणेश जयंती. म जरासं थोडं गणेश जयंती बद्दलच आपण बोलूया.
हा, हा.
मग तुमच्यात गणपती किती दिवसांचा आसतोय?
आमच्यात पाच दिवसाचा असतोय. आणि जर हा हा म जर कसं काहीतरी म्हणजे त्यावेेळेला पंचंग वगैरे लागलं किंवा काहीतरी, झालं तर म सात दिवस ठेवतोय नाही तर नऊ दिवस.
हा आणि एकेक कस अ अनंत चतुर्थी पर्यंत पण ठेवतात एक एक जण. म्हणजे मोठ्या हा मोठ्या गणपती सोबतच कस सोडतात. परत म्हणजे गणपती अ च कसं डेकोरेशन वेगवेगळ आता तरी, एवढंच डेकोरेशन ची स्पर्धा आता तर, अ डेकोरेशनची स्पर्धा असत्या बी न्यूजला.
होय.
गणपती आपल्या घरगुती गणपतीचे डेकोरेशनच मग त्यात कसं आमचे आमचे अ म्हणजे आमच्या सासूबाई हायत कनाही. त्यांच्या त्यां हा त्यांच्या भावाच्या घरात गणपतीचं डेकोरेशन केलं होतं मागच्या वर्षी. अ ह्यच्यात म्हणजे अम हिमालयात कसे गणपती बप्पा वगैरे तो पिक्चर आहे बघा? गणपतीचा. हा तसं हिमालयात कसं पूर्ण खाली अस पूर्ण त्यांनी कापसाचं डेकोरेशन केलंत माग पूर्ण असं अ ते हिमालय सगळं होतत. असं पूर्ण आणि तो आत् आत्राळीं असा गणपती गणपती बाप्पा होतीत ते, आणि त्याच अस लाइटिंग वगैरे लावून असं पूर्ण त्याचं डेकोरेशन केलं होतं.
हा हो.
हा म त्यांचा त्यांचा नंबर आला होता. बी न्यूजच्या हेला हा व्हिडिओ दाखवायला हा म. त्येनी ते सर्टिफिकेट आणि श शुद्ध कापूर.
हा हा.
हा हा तो दिला होता त्यांना गिफ्ट म्हणून
हा हा.
हा हा मग कस आम्ही पण मागच्या वर्षी अं म्हणजे असं छोटस डेकोरेशन परत केलं होतं. म्हणजे घरातच मला सुद्धा असं वेगवेगळे आर्ट परत फुल्ल कागदाची फुल्ल करायचीत. असं डेकोरेशन करायचं असं. म्हणजे आवड आहे हा त्याच्यामु मी घरातच जास्त करून करतोय आता कसं लग्न झाल्यापासून कसं पहिलाच गणपती होता माग दुसरा गणपती होता माग. च वर्षी
हो हो.
हां. मग त्यात पण कसं एक सिंहासनाच आम्ही हे केलं होतं.
हम् हम् हम.
थीम केली होती परत तिकडं पण माहेरला पण आमच्या आम्ही गणपतीचं डेकोरेशन घरीच करायचो रात्री रात्रभर करायचो. हा आणि आता मी जर असं. अ म्हणजे वेगळं काहीतरी करणार म्हणजे करा करणार आहे आम्ही आता ह्या वर्षी
हा हा.
डेकोरेशन म्हणजे कसं गणपती आता एक आतापासूनच बुकिंग करायला लागत. गणपती नाहीत त्या त्या वळेला आपल्याला हव हवी तशी मूर् आपल्याला मिळत नाही हा आता जास्त करून कस? लोक. अ डेकोरेशनच्या ह्याच्यामु म एक एक महिना आधीच किंवा दोन दोन महिने आधीच बुकिंग करतात मूर्त्या
होय होय.
ह् माभ पण आता अ ह जी खंडोबाच्या रूपातली मूर्ती त्यांना सांगितल्या.
हम.
हा मग आता आम्ही जरा जेजुरी जेजुरीचा गड आहे क नाही ते मंदिर
हा.
हम्म तसं डेकोरेशन करायचं आहे आम्हाला आता त्यास आम्ही करणार डेकोरेशन हा पूर्ण मग तुम्ही कसं करता डेकोरेशन
आम्ही गेल्या वेळेला बघा गेल्या वर्ष असं ती हेच केलेलं म्हणजे हम्म गणपतीच्या असं पाठीमाग ते ग्रीन कलरच अस म्हणजे त्याला झाड वगैर वैरे हा पेपर असते बघा नाही. झा प्लास्टिक च अस म्हणजे मॅट वगैरे हिरव. कलरच नसते का पाना पानांचं.
हा हा हा हा.
ली मॅट आणलेली दोन तीन मग ती मॅट अशी पाठीे मग पूर्ण म्हणजे असं जंगल टाईप राणा सर्ख ह. के आणि खाली अस पूर्ण कापूस अंतरून त्याच्यात. मध्ये लाईटिंग म्हणजे सोडलेले असं म्हणजे साधं सिंपलच अस केलं.
म्हणजे ह्या वर्षी काय म्हणजे तुमचा प्लॅन आहे काी नाही ह्या वर्षी
हम्म या वर्षी बघूया की आता आमची लहान मुलगी काय म्हणत्या म्हणजे तिच्या्या आवडीचा ग. ती बाप्पा ठरवायचा आणि मग त्यापासून सुरुवात करायची कशी कशी थीम ते निवडायची.
हा हाम् होय म्हणजे ते कसं पाच दिवस पूर्णपणे ते एकदम. छानच असतात ते पाच दिवस गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात असतात मग पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना कसा? आमच्या इथे खिर खिरीचा नैवेद्य दाखवलं जात.
हो हो आमच्या इकडे पण गव्हाच्या खेरीच्या खपली गवा्हाच्या
हा मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मोदक करतोय.
होय.
हा म तेच्या नंतर कसं हाय तिसऱ्या दिवशी गौरी येतात.
होय.
हा.
गौरीला भाजी भाकरी करतात, आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय करतात. हॅलो.
हॅलो.
हां बोला.
हा मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातोय.
होय.
हा आणि आरतीसाठी प्रसाद मग काय आपला आहेच की लाडू परत जास्त करून फुटाणे, साखर. परत बर्फी
हम्.
शंकरपाळी. असं भरपूर आपण गोड पदार्थ ठेवतोय आरती झाल्यानंतर आपण कसं शेजऱ्यांना बोलवतोय ना आरतीसाठी हा त्यासाठी प्रसाद म्हणून आपण ठेवतोय.
ती करतात होय होय.
हा हम् मग त्याच्यानंतर न कसं. अ्. पुरणपोळीच नैवेद्य दाखवला जातोय, मग त्याच्यानंतर गणपती विसर्जन येतंय.
होय.
मग गणपती विसर्जन विसर्जनला कसं.
आमच्या इकडं कसं करतात, कुंड ठेवतात आणि त्या कुंडावर
हम्म. म तेच की म्हणजे तो दिवस कसा सगळ्यांसाठी असा. वेगळाच दिवस असतयं तो म्हणजे तसं सगळीजण त्या दिवशी जरासं नाराजच असत्यात गणपती बाप्पा जाणार म्हणून
होय.
त्या दिवशी कसं गण पतीला दही भाताचा नैवेद्य केला जातोय. नारळ, अगरबत्ती. कापूर हे पूर्ण सोबत न्यायला लागतंय. मग त्याच्यानंतर न गणपती बाप्पा पाच वेळा उचलून त्याच जागेवर ठेवायचे आणि त्याच्यानंतर पाचव्यांदा उचलायचा आणि माग न बघता आपणं. विसर्जनासाठी घेऊन जायचं, म तिथं गेल्यानंतर त्यांना कसं गणपती बाप्पाची आरती करायची नारळ वाढवायचा. आणि म नंतर न आमच्या इथं कसं शिरा करतात किंवा फुटाणे, चुरमुरे, फुटाणे
हो हा हा हा दही भात
हम्म हम्म ते घेऊन जायचं ते नैवेद्य वेग दाखवायचा आरती करायची इक आणि पाच वेळा त्या अं आपण जिथं सोडणार आहे, गणपती आधी कसं आम्ही आमच्या इथं माहेरला आमच्या तलावात सोडत होतो.
हम् हम्
पाच वेळा बुडवायचा आणि पाचव्यांदा आपण ते गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं
हं हं होय
हा मग आत्ता कसं आम्ही आम्ही कसं झाडे लावतोय ना जास्त मग त्याच्यामुळं आम्ही कसं आमच्या इथंचअ घरातच कसं गणपती बाप्पाचं विसर्जन करतोय
हं हं
हा आणि जास्त करून आम्ही शाडू मातीचाच गणपती आणतोय घरी म्हणजे त्याच्यामुळे काय होते आपल्याला माती सुद्धा मिळत्या आणि कसं प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये कसं कलर केमिकलचे तेन वापरलेले असत्यात त्याच्यामुळ कसं पाणी दूषित वगैरे होते त्याच्यामुळं त आता कुंड आल्यात नाहीतर आधी कसं तलाव विहीर ह्याच्यातच गणपतीचं विसर्जन केलं जात होतं
हं हं
हा त्याच्यामुळं आम्ही कसं घरच्या घरीच आम्ही अ हे करू विसर्जन करतोय त्याच्यामुळे कसं ती माती आपल्याला म्हणजे कुठल्याही केमिकलचा वापर नाही काय नाही आणि ते माती आपल्याला झाडे बे हिरे लावण्यासाठी उपयोगी येतीया
हम होय बरोबर आहे की
हम्म म्हणजे कसं तुम्ही कसला म्हणजे कशा प्रकारचा गणपती आणतायसा
आम्ही ते हेच आणतोय प्लॅस्टर ऑफ पॅरिस चा
प्लॅस्टर ऑफ पारी पॅरिसच अंताय काय
होय आमच्यात सहसा जास्त सा शाडूच्या मातेचा गणपती कर म्हणजे नाही तो त्यामुळं
हा म्हणजे बघा म्हणजे आता कुंभारांना ते ना तुमच्या इथं कुंभार वगैरे असतीलच की हा त्यांना सांगून पूर्ण प्रॉपर एक मातीचा गणपती आणून ह्या वर्षी तुम्ही ते हे बघा आणि तो सुद्धा अनुभव घ्या
ठीक आहे ठीक आहे
हां. म्हणजे कसं तुमच्या लहान मुलीला पण आवडेल तो विसर्जन करायला अन झाडे लावायला
ह हम
चालेल ठीव काय